हॅलो जेवला का.
हा जेवलो जेवलो. मग तास झाला च की आता
हा हा.
येऊन तास तास होत आला आता. झोपायच टाईमिंग आला आहे आमचा आता आता टीव्ही बातम्या बघत बसलो मोबाईल बघत बसलोया.
हा हा.
बा
हॅलो.
अर आणि काय तुम्ही काय
काय आता जेवायचं मग क्लोज करायचं आणि जायचं.
बर आज लवकर पण झाले का.
नाही नाही बारलाच बंद
म होय आणि तिकडलं ब बंद झालय म्हटल्यावर ती नव्हे तुमचं दुसरं हॉटील, हे झालय म्हणल्यावर त्यामुळं
ते नंतर सांगतो. नंतर सांगतो.
सांगितल नाही का? ठीक हाय, ठीक हाय ओके हा ठीक हाय, सांगा की- बार मंग, केलता काय फोन गावाकडं?
आवघड झालं बघ. आता रोपा चालू हायित, पाऊस हाय, होय होय.
पाऊस भरपूर हाय.
पाऊस भरपूर हाय.
इकडं नाही राव. काय उगच झीरमीर पडलय, परत काही नाही झाल.
येणार हाये मग, आता कस चार पाच दिवस पाऊस चार पाच दिवस पाऊस हाय म्हणून सांगितले ना.
हो हो डक न सांगितले हाय म्हणून बार मग, आता काय जेवाय लागलाय काय?
नाही.
हुं.
थोड्या वेळानं जेवायचं. कस्टमर आहेत थोडेफार.
बर बर, आता मोसंबी कमी आलेत का?
अ नाही, म्हजे आता उद्या होईल उद्या उदया बुधवार आहे ना, उद्या होईल.
बुधवारच काय?
बुधवारच जरा नॉनव्हेज चांगलं चालत.
तिकडे चांगलं चालतय का?
अ बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी. बुधवारच नॉनव्हेज चांगलं चालतं. मग ते वार आहेत, मग त्यावेेळेला लोक बाहेर पडतात. जेवायसाठी, खायायसाठी
बरं. मग काय? कॉलेज कुमारीच काय झालंय विचारलं का?
काय चालू हाय अभ्यास
अभ्यास चालू हाय, व्हय हम बरं, हाय का तब्येत बरी आता तिची? हां.
नाही आता गोळ्या कंटिन्यू असल्यामुळे चांगलय.
उहु हू.
हम्म
बरं, ती आता गोळ्या खात असल व्यवस्थित आता, पहिला त्रास झाल्यामुळ. आता, हा तू कुठले पन बिन काय केलय नवस सांगली तेवढ्या सगळ्या गोळ्या खाती काय?
नाही नाही, सगळ्या सगळ्या, आता ते जे आपण सांग होते, त्या खाल्ल्या पण नव्हत्या पण मुद्दा म्हून म्हणली की, बाबा आना म्हणून
म आता, त्याच गोळ्या चालू केल्यास व्हय.
सगळया गोळ्या चालू केेल्या.
पहिल्या होत्या त्याच
हा पहिल्या होत्या त्याच की
हा हा. बर ठीक हाय. बोला. हा हा हा आणि काय?
नाही मामांचा फोन आलता. त्यांचा पण झाला कॉल. हां. आलता आलता. हम्म त्यानी केलता.
मग तुम्ही करायच नाहीये. का तसं नाही चालत?
मीच केलता. पण त्यांनी आल्यानंतर- कॉल केला की. आलोय मी फ्रेश वगैरे झालोय. दहा मिनटात फोन करा.
हा हा.
हा. केला की झाला की. म्हणून तर तुम्हाला केला ना? नाहीतर कस तुम्हाला केल्यानंतर दुसऱ्याला कोणालातरी करावाच लागतो. नंतरच तुम्हाला करू शकतोय परत.
बरोबर आहे. परत लागतो हा. म्हणजे एक एक- एखादा गॅप ठेऊन पुन्हा किती पण करू शकता आहे का नाही?
करू शकतोय हा. असय.
असतोय मोकळा मी दुपार सगं करून ठाकायचं.
पण कोण रिकामी नसतात ना?
हा. त्यावेेळेला ते पण बरोबर आहे. हम्म.
यांना कोणाला तरी कॉल केला तर तेवढं हे होतं.
बरोबर. हा होय होय. काय लागू? मस्त दिलं त आहे का अभ्यासामुळे?
होय अभ्यासामुळं. तिज आनी कशा लक्ष नाही. तिला आनी पैशाच वेड लागलय की ते अभ्यासाकडे क लागाय-
होय. पुन्हा एककडे जा आणि लक्ष जा जादा मग सारखी फोन करत बसायची.
नाही. आणि ती अ नंतर आपल्याला हे करेल की- तुम्ही मला ते करून दिल. म्हणते ते अभ्यास माझा राहिला.
ते दाखऊन आण लगेच.
हम्म.
हं. म्हणा ती तुमची चूक आहे. ब माफ करते. काय करायच ते कर आहे का नाही?
नाही नको ते. म्हणजे कशाला उगाच? आता आहे ना एक दोन करते बास झालं. आता अभ्यास महत्त्वाचा आहे. अभ्यास पहिला पाहिजे.
हो ना. आता त्यात पडलीये म्हणल्यावर ते केलं पाहिजे. नाही एवढं पण- पैसेे व खर्च करून ताप घेऊन- करून म्हटल्यावर त्याच त्यावेळेस सक्सेस झालं पाहिजे.
अक्षर वगैरे चांगल आहे. म्हणजे एकदम असं- करतेया पाठांतर वगैरे. हं पाठांतर- वगैरे चांगल आहे.
होय. स्मरणशक्ती जर स्मरणशक्ती कशी आले का? आहे बरी का?
हाय हाय बरी हाय.
ती अभ्यास वगैरे केलेला लक्षात राहतोय का?
राहतोय. राहतोय. आज तिला एक मुलगी भेटलेली याच्यात - आ. भवानी मंडपात आणि- त्या मुलीने तिला विचारलं की, अ- दिदी काय कशी तब्येत आहे? कुठं आहे वगैरे.
हा.
जाते वगैरे. मग आता कॉलेजच काय? तर ती क शिफ्ट झा सगळं तिच्याबरोबर बोलली पण. आणि तिला माहिती- नाही कि ती मुलगी कोण आहे? ही विचार करत आली घरापर्यंत, मी घरात आल्यावर तिला आठवलं की
हां.
ही मुलगी विनस हॉस्पिटलला होती, ती इस्लामपूरची आहे. आणि त्यांचं कॉलेज वेगळं आहे.
मग
हा हा.
हा.
काय हे, ग हम्
अ लगेच काय प्रकाश पडला नाही, जरा वेळान, वेळान टूप पीटली. बर, इस्लामपुरात विनस हॉस्पिटलला काय म्हण
अ इस्लामपूरची मुलगी, अ कोल्हापूर कॉलेजला कुठेतरी, नर्सेस ती म्हणजे नर्सिंगचच करती
हा हा हा हा हा.
ते तिचं नी हिज ट्रेनिंग ते विन्स हॉस्पिटलला आहे.
बर बर बर, हा ह. ओळख झाली असल, हा हा ट्रेनिंगच्या वेळेला.
हम्म.
आता ट्रेनिंग वगैरे काय नाही, आता डायरेक्ट अभ्यास
हा, आता अभ्यास आणि एक्झाम, ट्रेनिंग आता त्यांचं गणपतीपर्यंत गणपती दिवाळीपर्यंत त्यानंतर मग ते ट्रेनिंग परत, ट्रेनिंग दुसऱ्या वर्षाचं.
दुसर वर्ष चालू होतंय
होय, आता ही एक हे पहिलं पहिल्याची लास्टची एक्झाम आहे ना, आता ही, ते पुढच्या महिन्यात हे एकझाम झाली की त्यांना सुट्टी. सुटी पडली की, परत सेकंड इयर चालू होते. दुसऱ्या वर्षी चालू होतय, दुसर्या वर्षी चालू झालं की दिवाळीपर्यंत पोर्शन पूर्ण होतोय, आणि परत मग ट्रेनिंग चालू होतय.
हा हा, होय होय.
हम्म.
हा
म्हणजे असं, हे करत करतच एक वर्ष पूर्ण झालंय. ते आधीपासूनच केलं असत तर, बरं झालं असतं. तीन वर्षे
तीन वर्षे हायत होय?
होय.
बर बर, मग तीन वर्ष पुरन झाल्यावर मगच हे ती अ, ये होणार नाही का ट दिल्या म कुठल्याही दवाखान्यात जाऊ शकत्या का?
नाही आता पण ती म्हणजे, अ पुढच्या वर्षीपासून पण ती कुठल्या पण दवाखान्यात जाऊ शक ती अ ट्रेनिंग बेस वर आहे, आणि तिला म्हणजे ह यासाठी म्हणजे कमी पगारमध्ये, ट्रेनिसबेस वरती करू शकते ती असं काही नाही.
हा.
कोणाच्या मुली आहेत त्या, करत्यात आता. हा जात्या ते हॉस्पिटला, कोनांक सर?
होय.
आधी जा आप
दोन्ही पण काम, पैशा पण वाढतोय आणि ट्रेनिंग पण होतये.
होतय, पण आता हिला करून ते चालनार नाही ना? तिला तिला आदी तूशिक, पूर्णपणे. आधी तुझी तब्येत, तब्येत होऊ देत, हा तब्येत होऊदेत नंतर बघूया म्हटलं आता आपल्याला पैसा इम्पॉर्टन्ट नाही, आपल्याला शीकन इम
हो बर-बरं तब्यत आणि ट्रेनिंग हे दोन्ही महत्त्वाचं.
हा.
ट्रेनिंग पण पूर्ण झालं पाहिजे ना?
भले पुढचं, हां दोन वर्ष पूर्ण ज दोन वर्ष पूर्ण झाल्या नंतर हो त्यावर तब्येत होती, दोन वर्ष पूर्णज होउ देत, ह्म.
हो, काय पैसे आज उद्या मिळवता येते, पण तब्येत मिळवत लोकर.
होय, होय.
तब्येत तेवडी लवकर कर म्हणाव, मग तू कुठे जायचं ते जा.
हम्म आणि आपल्या आजूबाजूलाच हॉस्पिटल आहेत, तिकडच भरपूर हे होतये म ते.
हम हम ब हो तिकडेच, मग कुठतरी, जवळच कुठतरी होरे. चार-पाच कमी पण आपल्या घराच जवळ आलं ना बर पडत या. प्रवास खरंच वाचतोय, तर ताप वाचतोया. वेळ वाचतोया, तिथं जवळ कुठ तर बघाय चांगलं दवख दवाखाना, हॊ हो.
भरपूर शिकाया जायेल पुढ.
तर वर्षो दोन वर्षाचं आन वाड ते तवर आणि
हो आणि आता तिला अ स्वत ती करती जात ते आता, म्हणजे वजणं वगैरे त्याच्यामुळ, माहिती प
इच आलाय तिला मूड आलाय चांगला त्याचा.
हो हो.
तिला आता तिनं चांगलं हे घेतलं, मनाव घेतलय.
हो आता त्या दिवशी ती स्वतः गेली काळनाग्यावरन पुढं, तिथे ट्रेनिंग होत ते करून परत. ती बसन आली परत आली, म्हणजे आता ते माहिती पडायला लागले, कशी शी तिथन कुठं जायचं? कसं जायचं? काय ते माहीती पड हन. हो.
बरं झालं, हम. बर मग, बाराला नाद कसा करा, सव्वा अकरा वाजले.
तर सवा अकरा पाच झालेत.
बर बर.
बाराला त जेवायचं वगैरे, हिशोब बीशोब करून, मग जायचं.
अ होय हम्म.
मला काय करायला लागत नाही, कारण जुनही माणसं आहेत. एक दहा पंधरा मिनिट लागतात. मला काय करायला लागत नाही जुनी माणसं आहेत. आम्ही चालतच की.
सोडतात काय तिथं? आणि का प्रवासात काय ह गाडी आहे?
चालत चालत चालत.
चालत पंधरा मिनट लागत्यात होय.
व्हय
मग जवळ आहे. की मग म्हणजे आपली इतनं स्टँड एवढस की स्टँड दहा बारा मिनिट लागते इतन.
हम्म अ अ घरा बसनं देव सेलिब्रेशन देव सेलिब्रेशन
हा य हा हा एवढं आहे. मग मग पंधरा वीस मिनिट लागत. असतील
हम् लागतात तेवढे, तेवढं चालायला पाहिजे
पाहिजे पाहिजे, उलट बरं झालं. मग म्हणजे तब्येत पण जरा होत्या बरी आपल्या व्यायाम पण होतोय. दिवसभर बसून असतोय ना हॉटेलमध्ये आपलं थोड व्यायाम पण म्हणायचं. तेवढाच
हो
हम्म
बर, मग आता काही तिथ न आता फोन चालू
हॅलो
कोण बोललाय तुम्ही?
तुझ्या पाठीमागे आहे.
फोन करायला बाजूला आलाय ह माग हाय होय तु हा ह हम् हम् बर चालतंय की, अरे पण हे असं कसं परवडायचं, फोन करून करून करून का परवडतय
अ पण एका फोनला दहा - बारा म्हणजे, पाच कॉल एक तास जातोय की मग आणि वेळ किती जातोय.
एक तास म्हणजे, आता तेवढं आता आपण हे, करतोय म्हणून नाही तर आपल्याला तेवढा वेळ कधी जात होता. ते पण माहिती नव्हतं. ना
कळालं कळालं आला नसता होय, ते कामात असल्यामुळे तुला वेळ पूरना झालाय.
हा
नुसतो मोकळा असतं, म्हणजे मोकळा गेला नसत. चांगला गेला असता